हॅलो. ते म्हणले तु्ही कुठे इति यापस द्या त्यांना हॅलो हां बोला. जेवण चालू ए ना म्हणजे शेता जातय तू.
आ.
हा हा.
आमरस खाऊ राहिला काय म्हणलं का आमरस खाऊ राहिलाय हा का मी म्हणल का मग सकाळच बी खाऊ राहिलाय.
सापडले का लोणचं पोळी. सुंदर हाय जेवण
जेवण झालं बाय आताच एवढेच जेवण झालं, मी म्हणल बाई हिचा काय मिस कॉ कॉल याईना.
हा ना हा हा. पाण्याच डबड ते काय हाय ना कपाटात
ह
पांढऱ्या खिशात
काय चाललय हीचं काय झालं, मग अ ते दिदीच दिदी काय म्हणते? ती पण बाहेर
हा आ.
बरे मग जात्याल जातीन दोन तीन वर्षी बोल.
ह हं मग तेवढ आवरून घे म्हटल हाय ना मजा हाय आता
हा ना
पा पाणी नगो हा ना म. उठ ना पटकन काय नाही तुमच्या कड त्या बाईला काय काय वाटतं. गीता ताई नाहीत. कावा
हा गीता बाईचं आहे ना पोरग
नाहीता इच्या टच ना हा ह स ना हा सांगितय का ा तुमच ह र आपली ेट बेट हा ना
हा
पिणीची बाग होती हा ह कती सांगत हो्या
हा
काय चाललय मग
का हा त्या बदल ना.
नाही ना ओ जाणच नाही झालं पाहुणे आले होते.
बस लहिदाचं.
का का हा
हम्म.
काय आज मळ्यात?
ते फकीर मामन ते तिकड जमदडीत
हा, हा.
हा तुलास स सासरे लागतेत ते. तिकडे गेल होतो पूजा नव्हती का पूजा पूजा असते त्यांच्या मात
ह आल्या कधी घी
आं
घरी कधी आल्या.
नऊ वाजता रात्री.
बघु
जेवण खाऊण करून आलो.
हा, हा.
तिकडेच जेवण करून आलो. हम्म.
नंदिनी
नंदिनी नंदिनीने काढलंय आता धुन.
की कुठं आहे शळा?
ती आता इथं गायरनालाच टाकल्यावं मग नाही आणाला सोयच नाही ना.
हा.
मग त्याच्यामुळं टाकली का आयरानालाच?
का म्हचे ते. जणार
मग काय करावं तरी, एकटीला एवढ्या लांब पाठवण सोपं नाही आ ओ पुरी चोरीला. आपल्या गावात त सोयच नाही तर काय कराव बरं आ ता.
का?
हा ना.
कुठ पोरी ला शाळा असत्या.
येेतलं कोण नाही ना हो त्या दरवंडीच्या आहे दोघी तिघी जणी तर त्या तिघी जणी एकाच गाडीवर जात्यात.
नाही इकड यो. पोरग टाकलतीत ग.
तिकडं पोरीची सोय नाही ना.
नाही का.
च्
बोलाचील काहीतरी नाही.
ह हा तू ब
थँक्यू. दे करू इथे ये ग.
आ
दोनी गेल्या मग घरी कोण.
हा आस बी होत ना ओ.
हा.
युनिव्हर्सिटीचे काय तीन वर्ष एकदम.
तिचे तीन वर्ष आहे, ना हो थोडे नाही ना पण आता ते कसं आहे, काय कराव असं झालंय बा. इथ तरी वर्ग वाढाव लागत होते बाई.
घालतील गावातले गावात.
आ
ती शाळा सातवी लोकच राहतील पण जिल्हा परिषद.
नाही ना बाई, काय काय ठिकाणी आहे, ना दहावीपर्यंत ते गावात.
आपण तरी आवी बऊ विराजीची तर नावच नि कुठच राहतात. विषयासाठी
सातवीपर्यंत काय तन वाटलं बाई आम्हाला बी. बयो. सातवीपर्यंत काय ताण नाही वाटला.
आणि मग सातीपर्यंत जवळ होतं मस्त
मग काय. तुम्हाला ते हे आलं नाही का मग ऍपच.
नाही आल की.
ते मायाबाईला नाही आलं बाई.
हा त्याच्यात सुरुवातात करे नव्हती दसराची.
हा पण तस तुम्ही केलती ना.
ते मी पुरत करून दाखवते.
अ
मी पुरत केलते विस तिसकॉल दोन दोन.
मिसकॉल देऊ देऊ तशी नाही दुसरं मग. हा यायला पाहिजे होता तुम्हाला.
मनयालेत
हा ना.
अ का
ते सेकंद पटापट होत नाही तो असशा बोलायला कितका टाइम जातो.
हा म मग ति त बोलायलाता बोलायच राता फो
हा माझा आता एवढाच कॉल राहिलाय बाकीची केली मी नऊ पूर्ण.
शवटतय का ह हा शेवटतय का हा.
येस. बोलायचं म्हणल्या ते काय बोलावं ते हे कळत नाही. बरं फोन करून तेच विचारा. आहे. झालं क जेवण झालं काम कर झालं? तूझलं खतम कर. आं. ह. काय म्हणले. ह. हॅलो अ तेथ टाकी गेली भय. चोरीला.
चोरी.
हा म्हणजे बदली केली वाटत.
काय झालं काय माहिती ते टाकीचं नेमकं म तर काय माहिती.
का मोल
पाण्याची ने हो गॅसची गॅसची हा आणि नेमक काल ना आम्ही घरीच नव्हत. तो दिवसभर.
बरो म्हणजे कायचे टाक पुढं.
य ठि तथ आमची वाट. वर आण ठवते ते दत्तू भाऊूनते नाही का? महाराज.
हा हा
हा त्यांची टाकी बाहेर कुठं ठेवलेली हुती वाटतं. नेमकं काय झालंय काय माहिती.
नेमकं काय झालंतं? हा. म्हणजे डायरेक्ट बदल केला. पण आता आपल्यात थोडे इंडियनच्याच टाक्या हायत, दुसऱ्या नाही ना. म्हणजे इंडियनची टाकी नेली आणि एच पीची आणून ठेवल्या व बदली केली.
हा म मग त्यांना इंडियनची टाकी लागत असल
हा भारत अ म्हजे
हा म्हजे हे रेकॉर्ड नाहीये. ये ना कोण ते व्हायला पाहिजे, नाहीतर सांगायला पाहिजे. ह
ते काल त्यांना सांगून गेलता मला. पण आम्ही काय केलं, तिकड पाहुणे आल्याव हे नाही ना बाई. हा हा. हम्म ते टाकी जा पाय बरं, ते हा खालच्या. टाकीजवळ मग आम्ही गेलो निघून. आम्ही काय अकरा साडे अकराच गेलो इथून बारा वाजता.
नऊ लाच आलो. घरी. काय ते माहितीच नाही ना, कुणी नेली आणि काय नेली?
हो काय?
एवढा दिसून आला. हम्म रात्रीच्या आता वात्याच वात्या, दिवसाव राहिल्या. निरमाच तसं जाऊ दे म कधी?
ह हा हा हा.